हॅलो येतोय का हां हां
अ लहान मुलांच्या टिफिनला काय काय देता येईल ह्यावर बोलायचं आपण
हो हो चाल
चालेल ना हा तर आजच्या खर तर धावपळीच्या जेवणामध्ये म्हणजे अनेक पालक अस जे मुलांना टिफिन असा पुरेसा देऊ शकत नाही किंवा त्यांना लक्ष देता येत नाही
होय
ह् तर मग बऱ्याच वेळा पालक असं करतात की मुलांना जे आवडतात ते देऊन टाकतात जसं की बिस्किट असेल
हा हा हा
वगैरे चॉकलेट
होय मग खर तर ते देऊन ये ना म्हणजे काय मुलांना आवडतंय म्हणून ते देण्यात काय अर्थच नाही ना म्हणजे ते पौष्टिक आहे का मुलांसाठी नाही ना म
हे पदार्थ मुलांना आवडतात म्हणून मग पालकही देतात आणि खर तर ते त्यांच्या शरीराच्या योग्य वाढीसाठी खर तर ते पुरेसच नाहीये
नाहीय हो
त्यातन काहीच पोषक तत्त्व मिळत नाही त्यांना खर तर
हा पण आता बेसिक स्कूलमध्ये ठरवलं ना अस की हेच पाहिजे मुलांच्या टिफिनमध्येध्ये हेच द्या तेच द्या वगैरे पण तरी पण पालकांना ते समजत नाही की बाबा आवडते म्हणून देण हे काय म्हणजे चांगली गोष्ट नाहीये
तेच तर म्हणजे नुसतं फक्त ोट भरण्यासाठी काहीतरी द्याय म्हणूनण यो्य नाही त्यां शारीरिक आणि जे काही बौधिक विकास जो आहे ते पण होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ऊर्जा लागते तर मग टिफिन त्यां हाा अ पौष्टिकच असला बरो त्यामुळे कायोग प्रतार ती पण त्यांची वाढते
खर तर आता म्हणजे हे निघालंयस ना म्हणजे असं अ काय काय पौष्टिक तर किती युट्यूब ला वगैरे किती दाखवतात ना ते ण खं चपाती भाजी तर नाव उडत नाही म्हणजे किरकोळ असतात एखादे असतात एखाद्याना आवडते मग त्याच्यातून आता किती किती प्रकारचे पराठे म्हना काय पण आता आपण म्हणतो ते हे नाही का पिझ्झा वगैरे पण त्याच्यात पण असं भाजे व्हेजिटेबल्स वगैरे दिलेतच म्हणजे पनीर म्हणा काय म्हणा आशा पण पालकांनी ट्राय केलं पाहिजे की हे नाही तर हे पण ते पण पौष्टिकच हा ते हे काय करतात की बाबा हा कुरकुरे खातोय ना भरला असेल पोट हेने पोट भरतच नाहीये त्यांचं फक्त तर जे आधार म्हणतो ना थोड्याफार मुलांना पोढासाठी म्हणजे एनर्जीसाठी ते त्याच्यावर डपेंड राात मग ते छान लागते मग ते खातच राहतात त्यांना काही कळत नाही हे चांगली गोष्ट आहे वाईट गोष्ट आहे काय करत नाही
नाही मुलांना काय कळणार आहे आपणच खरं म्हणजे पालकांनीच लक्ष दिलं पाहिे आणि बऱ्याच घरांमध्ये काय हो दोघं वर्किंग असतात आणि मग त्यांच्याकडे वेळ नसतो तेवढा तेवढा ताज आणि पौष्टिक अन्न करून आणि मग ते टिफीन ला द्यायचं खरतर इतके सारे ऑप्शन्स आहे लहान मुलांसाठी म्हणजे पोळी भाजी जरी नसेल ना जी भाजी आवडतते त्याचा पराठा
करायचा हा आणि ऑप्शनल पण आहेत तसं आता ते बटाट्याचे म्हणा बटाटे खात नाही ते पोटट का ते निघाल ना नवीनच ते तळण वगैरे म्हणजे हे अशा काही पण गोष्टी म्हणजे हे खात नाही ना त्या पद्धतीतून तर आपण त्याच्या भरपूर गोष्टी वेगळ्या पद्धतीतून करून मुलांना देऊ शकतो हा
कडधान्य तर मुलं कडधान्य खायला कंटाळा करतात मग त्या कडधान्यांच पण भिजवून म्हणा त्याचं काहीतरी असं कटलेट वगैरे सारखं करता येतं किंवा मग भाज्या असे मुलं खाण्यास कंटाळा करतता मग भात करून त्याच म्हणजे पुलाव करून त्याच्यामध्ये आपल्याला सगळं टाकता येतं
त्या पण पराठे नाही का अस ते त्यासारख उप तर मुलं खातातच बऱ्यापैकी म्हणजे चांगलेच खातात हा तर मग त्याचे पण तापा निघेलाय परत मुगाच्या डहायचं म्हणा आहे ते काही पण म्हणजे ऍडव्हान्स एवढं झाले की म्हणजे आपण एखादी गोष्ट ते खात नसेल तर कसं घालायचं तर अशा वेगवेगळ्या पद्धती दिल्यात पण
म्हणजे आपल्याला लहानपणीत आपल्याला एवढं सगळं काही म्हणजे ऐकायला कधी मिळत बघ बघायला तर मिळत न्हवत आपल्याला पोहे सांजा
हा मग हेच काहीच नाही होय पण त्यावेळेस आपण त्या गोष्टी खाततरी होतो आत्ता हे ना काय चाललंय मिळय ना त्याच्यामुळे ते त्या गोष्टींकडे मुलांच लक्षच नसतं की हे काहीतरी वरच भेट ना जरा पोटाला आार आला ना ठीके मग मला हेचजे म पण आईने पण तो विचार केला पाहिजे की मुलांना आपण पौष्टिक कोणती गोष्ट आहे मग ते कसं द्यायचं आणि कशा पद्धतीत द्यायचं हे ज्याचा त्यांन विचार केला पाहिजे खर तर आता पराठे म्हणा परत अजून ऑदर किती काय काय गोष्ट होेत खिचडी भात आता ड भात करायच असेल तर हे खात नाहीत ना असं भाज्या वगैरे तर त्या भातामध्ये आपण ते खिचडी भात करताना क त काही काही घालू शकतो आणि ते भात तेवढा स्मॅश होतो त्याच्यामध्ये ते भाजी पण स्मॅश होऊन जात
आणि ना त्याच्याने मेन म्हणजे ना चव खूप चांगली लागते त्याच्याने, हम्म.
म्हणजे करायचं म्हटलं तर काही पण करू शकतो.
त्यात मुलांना कळत पण नाही कीत कोणते कोणते व्हेजिटेबल्स आहे काय ते खा
ते खाऊन घेतात होय. आणि पूर्ण जर चांगली असं सुट्टी वगैरे पाहा जास्त पकवलं तर ते करतच ज त्यां कशाला म हे विचरतच नाहीत तेजले छान लागत त्याच्यामध्ये खाऊनच टाकतात.
तेच तर असं म्हणजे थोडस आकर्षक पद्धतीने जर केलं ना त्यांना तर आपोआप त्यांची खाण्याची इच्छा होते म्हणजे दिसायला जर छान दिसलं त्यांना ना कि ऍटोमॅटिक ते बरोबर खातात. हम्म त्यांना असं वेगवेगळ्या रंगाच वगैरे जर केलं ना तर.
ते कलर्स होत ते वेगळ आता ट्रेंडने गेला नाही का की बाबा असं मुलांना, अट्रॅक्शन होत ना? वे काहीतरी असग आपण का का गोष्टीश वेगळ्या केल्या. आणि, वगैरे दिलेत ना कुरकुेरे वैगरे निघालेत ना आप घरी पण ते पौष्टण,
हो तांदळाच्या पिठाचे तर खूप छान होतात, तांदळाच्या पिठाचे जर केले ना? तर असं वाटतं की जसं की,
बाहेरूनच आणलय. पण आता काय झालंय एडव्हान्स निघालाय पण एडव्हान्स करण्या साठी ते वेळ नाही. पालकांचा ओ एवढ होय भरपूर एडव्हान्स निघालय पण ते करून घालायचं, प त्या व्यक्ती वेळ नाही कि बाबा मुलांना आवडतय आपण करू करून घालाव असं.
तेच म्हणजे समजत सगळ्यांनाच आहे पण मग अ ते,
हे नाही नाही होत नाही होत म्हणजे आपल्याला काय बाकीच्याच पण नाही, पण आपण पण की आपण पण एवढं हे कर, ो पण एखाद्या गोष्टीला आपल्याला पणर जाऊ दे नाही खातोय ना हा, म्हणजे असं असं होऊन जातय आताच्या पिढीच.
बरे जाऊ भाजी पोळी नाही खात हे खात
खाताय ना हा कायतरी खातोय हेच म्हणजे त्यांच ते चालंय की कायतरी खात आणि त्याच पोट भरताय ना प त्या त्यांच भरत ते हा खातातोय ते चुकीचं आहे होय, म
म्हणे त्याच्याने तर ते प फक्त पोट भरायचं काम करत ते त्याच्याने फायदा तर काहीच होत
फायदा काहीच नसतो वाढ आता किती मुलाना किती, छोटे छोटे आहेत म्हणजे आप आपण कसं लहानपणी काही पण खाऊन कि छान ना म्हणजे, तब्येत वगैरे पण किती छान असायच्या आणि आत्ताची मुले बघा म्हणजे त्यांचे, आठच कलो वजन आहे. नऊच किलो वजन आहे. कुपोषित मध्ये मोडतो, घर च स्टेटस तर भरपूर आहे. छान आहे कि बाबा किती छान घराण्यातलाय वगैरे मग त्यांना मिळत नसाल अस नाही. पण त्याच्यासाठी लक्षच द्याय कोण एवढा असून काय उपयोगता मग.
मिळत पण ते योग्य,
हा योग्य नाही हा ते पाहिजे.
खर तर खर तरर त्यांच्या टिफिन मध्ये म्हणजे कार्बोहायड्रेट गेले पाहिजे. प्रथिन जीवसत्व म्हणजे हे सगळ्याच गोष्टींचा त्यात समावेश असाला पाहिजे.
हो आणि सॅलेड वगैरे आपण म्हणतो मुलं खातात आता काकड, आप काकडी परत ते गाजर वगैरे हो बीट वगैरे मुलं खातातच त्यांना, काय एवढी टेस्ट त्याची चांगली नसते. तर मग ते आजकाल चे पालक ना अजून वगैरे देत नाही मुलांना आता एका दिवस खाल्लं एवढंच हा असं आता मी स्कूलमध्ये देते ना बाळाला भाजी ते पण द पोळी पण देते भाजी पण देते त्याच्यासोबत ते देते. म्हणजे एक एक पीस जरी दिलं त्यांच्यासाठी खूप आहे खूप म्हणजे रोजच्या टिफिनला जरी त्यात एक दोन गोष्टी गेल्या गाजर गेलं नाही तर बीट गेलं नाही ते काकडी वगैरे काकडी सध्या मी देत नाही पण गाजर आणि हे बीट वगैरे दिलं मग ते म्हणजे मुलांसोबत ते खाऊन त्यांना करळतच नाही त्याला फक्त तुकड, तुकड करून मी त्या टफिनला त्या असे छोटे, छोटे, छोटे तुकडे वगैरे करून देते.
ह मी, मी पण मुलीला तेच करते तिला पण असं थालीपीठ वगैरे आवडतो उत्तप्पा डोसा
ढोसा त्याला पण भरपूर त्याच्या सगळ्या वहेज व्हेजिटेबल्स घालायचा आण म ते खाऊन पण जाता आणि छान पण ह्याला तर भरपूर आवडतं ते उत्तप्प वगैरे असतं ना मग त्याच्यात मी सगळं घालते. आणि मग ते देते बनून मग ते आपल्याला पण टेन्शन राहत नाही टिफिन ना खल्ला तुम्ही असं तस.
पण काही मुलांना कसं असतं. जंक फूड खाण्याची इतकी सवय झालेली असते ना की त्यांना ते पाहिजेच असत. म्हणजे रेग्युलरली.
आता स्कूलमध्ये ना पा आता पाहा असं जाई ना झालं हे नाही ते नाही मग कॅटबरीच चॉकलेट च दे नाही का काय काय मुलांच्या हा पण मग ह्यालाच म्हणतो ना मम्मी अ त्याच्या जवळ चॉकलेट वगैरे होतं मला पाहिजे, वगरे मी नाही देत का म्हणजे एकदा सवय लागली ना ते मुलांना लागूनच जाते आण मी तर असं ते स्कूलमध्येच त्यांच्या म्हणजे स्कूलमध्ये हेचे रूलचे की आज हे उद्या ते उद्या ते का तर एकत्र ड्बा ते आता मी वेगळं काय दिलं की मग ऑबेसली बाकी चे असे बघताना म ते मला पाहिजे ते आप कस असत की ते स्वत च देत नाही कोणाला म तेच किती वेळा तसच झाल त्यांच्या कंप्लेंट यायच्या ना टीचरांच्या तो देत नाही तुम्ही वेगळ कशाला चपाती भाज चपाती मग रोज नाही तो खऊ शकत चपाती भाजी मग मी दोन तीन दिवस एक दिवस चपाती भाजी एक दिवस उत्तप्पा दे काही म्हणजे पराठा वगैरे मी करून देते मग ते हा शेअर करत अजिबात कोणाला आणि मग तिथ आवडच असलं ना हा एखाद वेळेस देईल मी मग ते रोज मागेला रोज नाही तो देनार ऑबेसली तो आजी चे कोणालाच देत नाही अन म तसं व्हायचं मग आता त्यांच्या स्कूलमध्येच ते ठरवून दिलं की आज टिफिनला सगळ्यांचा हाच पाहिजे म हेच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसरं कोणीच काहीच काहीच दयचं नाही आणि सुका मेवा वगैरे असतो ना तो पण त्यांनी बंद केला. सुका मेव्यात पण कोण कोण काय काय द्यायचं ना मग ते असं प्रॉब्लेमच यायचा मग ते आता उलटी छाने रूल्स पण छाने आणि मुलांना टिफिनला वेगवेगळं असल्यामुळे सगळं पौष्टिक जात ना पराठा म्हणा वेगळ काही
सुका मेव्याच सुका मेवा कसंये सगळ्यांनाच ते पॉसिबल
होत नाही हा आणि म ते मागणार एक वेळेस त एक ती छोटी होती ती येऊन डब्यातले त्याचं खायला लागते. यांन डबाच खाल्ला नाही. घरी चला मग ते टीचर वगैरे ते ओरडले. नाही संपला आज म्हणजे त्याचा कधी डबा राहत नाही. आणि आज कस संपला नाही वगैरे म्हणून मी बघितलं. तर टीचरांनी सांगितला अस असं ओ मॅडम. म्हटलं आता काय ब चाललेय.
आणि यामुळे काय झालंय मुलांमध्ये ना, अम्म म्हणजे ते लवकर थकून जातात.
थकूस जातात.
एकाग्रताने राहत, अशक्तपणा लवकर येतो या सगळ्या समस्या आता सध्या खूप वाढतायेत.
ह.
आणि त्याच्यामागे हेचे अयोग्य आहार जो आहे त्यांचा हेच एक मोठं कारणे खरं त्याच्या माग. आणि मग ह्या मुलांच्या टिफिनकडे खर तर गांभीर् याणी बघणं फार गरजेचं म्हणजे पुढची काळाची गरजचे ती खर तर. हम्म.
चालेल थोड्या वेळाने करा मग नंतर. ट हा हां हां चालेल बाय.